आवाज येतोय, काय नाही मग काय चाललंय आवरायचं. अ ह काय म्हणतेय, हो, झालं झालं.
हम्म हम् हम्.
तुमचं?
माझं नाही बघा आताच आले, आता घेईन चहा वगैरे. थोडसं फ्रेश वगैरे होतं ते हम्म. काय नाही पण निवांतये मी सगळं, आली आठवण. कॉल केला मी तुम्हाला, हो.
झाले जॉब? वगैरे.
जाॅबच काय चालूय बघा, ती एक फ्रेंड आली होती, आता माझ्याकडे तिथं डिस्कशन करत होते. फ्री रिचार्ज. करायला गेली होती, तिचा जिओचा तिच्या नंबरला तिचं बॅलन्स संपलय ना.
अहा.
तर मग तिनं चुकून मला बॅलन्स केला, नऊशे रुपयचा. हा, ऑलरेडी तिनं मी ऑलरेडी केलेला होता ना बॅलन्स. तर तिच्या कुडनं झालेत चुकून, ती घाई गरबडीत होती आणि माझाच नंबर तिनं डाईल करून ठेवला आणि ते मा
अरे. आता मग मग आता तो तो झाला का, कसा केला मग विषय साॅल्व तो.
केला ना विषय आम्ही कस्टमर केअरला फोन केला, मग त्यांनी सांगितलं की तुम्ही ज्या बॅंकमधून तुमचा बॅलन्स गेलाय त्या बँकवाल्यांनला कॉल करा, मेल करा त्यांना. आणि मग तुमचं पस्तीस दिवसाांनी तुमचे पैसे रिटर्न येतील.
बापरे, पस्तीस दिवसांनी?
तेच दिवसाांनी मग जेणेकरून हे बँकवाले पहिलं खाऊन घेणार सगळे नऊशे नव्याणव रुपये. आणि मगच
आ मगच ते रिटर्न करणार आणि तोपर्यंत ते आपल्या लक्षात राहिलं तर बरं, ते रिटन आलं तर बरं, आजकाल हे मोबाईल वाले खूप पैसे ते का खायचेच कामं चालु आहेत, बँक लोक आणि पैसे मोबाईल वाले पण.
खूप खूप चाललंय.
म्हणजे इथं रिचाज केला, आता करायचा का नाही परवडत
करायचं परवडत नाही तिनं ह्याच घेतलेलं ना जीओच हे घेतलं तर काय म्हणतेत वर्षभराच असतं ना ते, अ... वर्षभर वापरायचं आणि कमी ल्य म्हणजे नाही का कमी पैशामध्ये आपल्याला बॅलन्स मिळून जातो आणि मग वर्षभर चालतो, नऊशे नव्यानम पॅकेज घेतलेलं त्यांनी जीओ
अच्छा.
त्याच्यामुळं तिनं टाकला होता एकदम, तो चुकून मलाच गेला आणि मला पण नाही तो डीऍक्टिव्हट झाला, पण ऑलरेडी माझा आहे ना तीन महिन्याचा, मग तो तिचा प्रॉब्लेम साॅल्व करत बसलोत, ते माझी मुलं आहेत ना, माझी स्टुडंट आहेत ना. कराय लागलेत आता सध्या, हे असं फ्रॉड जे आहेत. ना ते आपल्याला समजलं पाहिजे, कुणाचं तर फ्रॉड, अन फ्रॉड खूप चालु आहे ना, कुणाचं पण कॉल आला की आपण लिंक ओपन करतोय आणि ओटीपी देऊन टाकतो आणि पैसे कट होत्यात.
हा, मग त्याच्यावरच प्रोजेक्ट चालुये आमच्या मुलांचा. की बाबा हे कुठेतरी थांबलं पाहिजे, आपल्याला समजलं पाहिजे आणि जास्त करून शिकलेलीच क वेड्यात निघत्यात.
होय होय तेवढं मात्र ए, पैसे कायतरी बघायला जात
ओपन करून जात, जात, माझी मैत्रीण हाय ना पंचावन्न हजार रुपये गेले. तिने तिच्या नंदेकडे मोबाईल दिला, ती तिच्या बाळाला खाऊ पिऊ घालते तो पर्यंत, तिन शहानिन कॉल आला आणि अस अस सांगितलं, तिला वाटल की वाहिनीच काही तरी पार्सल येणार ए मग तिन ओ टी पी सांगून टाकलं, तिची पगार त्याच दिवशी झालेली, पंचावन्न हजार पगार तिच्या अय्याझ इट इज गेले एका मिनिटामध्ये गेले. आणि सगळं केलं पोलीस कंप्लेन वगैरे पण काहीच नाही भेट
काहीच होत नाही, काही उपयोगच होत नाही, ते म्हणतात तुम्ही असं कस दिला हे पोलीस लोक पण करतात, हा मग मग काय पोलीस पण हे असे, मदत करायची तर राहिली आणि जास्तच होऊन जातं.
ते आपल्यालाच वाद घालतात, शिकलेले ए मग तुम्ही कसं काय असं फसू शकता वगैरे असं नाही का, ते चालेल मग मिस्टरच, आम्ही रूम केली होती ना तर ओनरच ऑलरेडी बोलणं झालेलं होतं आणि तो आवाज डोक्यात बसला होता ना. मग माय मिस्टरानी काय केलं त्यांची मीटिंग चालू होती, मग त्या ओनरचा कॉल आला, ऑनरची नाही का आवाजात दुसरा माणूस बोलत होता, फ्रॉड वाला की प्रफुल्ल आप ऐसे ऐसे करो और पैसे भेजो, मग हेनी पैसे पाठवलं पहिलं, असं वाटलं की पाचशे सहाशे रु पये तर प्रश्न ए मण पाठवलंय, मग मला तेव्हा क्लिक झालत, जेव्हा त्यानं सेकंड टाइम मागितले ना मला तेव्हा क्लिक झालं की हा फ्रॉड ए, पण मी सांगितलं पण माझं ऐलंच नाही, नाही म्हणले हे नी ओनरचच आवाज आईकतो, मग मी ऑनर चाच आवाज होता सेम तो, आमचे पंचवीस हजार रुपये त्याने लुटले. पंचवीस हजार केल्या नंतर मग त्याचा फोन आला आणि त्यांनी विचारलं की, तुम्हाला अजून पण नाही का समजलं मी कोण हाय? तो असा बोलला माणूस
हम
आणि मग माझ्या मिस्टरानं कळल की अरे हा फ्रॉड ए मग पळापळी केली पण काहीच नाही झाले शेवटी. काहीच होत नाही, काय गेले ते गेले नंतर कधीच नाहीत मिळत, किती पण पोलिस हुशार असू दे किंवा सायबर सिक्युरिटी हुशार असू दे गेलेले
गेलेले पैसे मिळत नाहीत.
संप
इथं, इथं, मी इथं राहते ना तिथं खालच्या खालच्या फ्लोरला माझ्या एक आंटी ए ना म्हणजे त्या ती स्कूल टीचर ए, रिटायर झालेल्या ए त्यात आणि मिस्टर आणि मिस दोघं जण ते राहतात. तीची मुलगी ए ती, म्हणजे मुलगीचे लग्न झालय, ती दुसरीकडे असती, त्या होत्या आणि आता त्यांच एज पण सेव्हन्टी टूच्या आसपास असेल मग त्यांनी अस रोज ट्युशन वैगेरे घेतात चालू होत आणि एकदा त्यांना त्यांच्या कॉल आला आणि त्यांचे पण रिलेटिव्ह बाहेर आऊट ऑफ कंट्री वैगरे खूप आहेत किंवा ऑदर सिटी मध्ये पण आहेत असे वगैरे मग त्यांनी असच कॉल त्यांनी त्यांच म्हणजे एकाचं ए कसं झालं त्यांच्या मधे फोन प्रॉब्लेम झालता त्यामुळे नवीन फोन काहीतरी रिपेअर करून घेतला काय नवीन घेतला तर बरेच नंबर त्यांच्याकडे नव्हते आणि त्यांना असाच कॉल आल आंटी पहेचाना नही क्या अस त्यांनी विचारलं म्हणजे ओळखलं नाही का वैगेरे. विचारलं आणि मग त्यांना त्यांना असा आवाज ओळखीचा थोडासा वाटला म्हणून त्यांनी नाव सांगितलं की तू सूर, सुशांत काय म्हणून वगैरे असं. मग ते समोरची व्यक्ती हेनी स्वतहून नाव विचार सांगितले, तू सुशांत काय म्हने त हो हो हो मी सुशांत हा म असं झालं. आणि मग परत त्यांनी मग बोललं की मी असं असं इकडे वडोदरा्मध्ये आहे. आणि मला थोडं माझ कार्ड काम खराब झाले आणि मला पैशाची गरज आहे आणि मला पैसे थोडे, पाठवा म्हणून मग त्यांना काय समजना पहिला थोडं हे वाटलं की बर ठीक आहे पाठवते पण म्हटल्या, आणि नंतर परत मग म्हटलं ठीक आहे मी तुम्हाला गुगल पे वरन हाय करतो त्याच्यावर पाठवा. म्हणून सांगितलं मग ते मग ते ठीक आहे म्हटलं आणि ठेवला फोन. त्याने थोडं डोक्यात क्लिक झालं हा वडोदरामध्ये वडोदरा्यामध्ये बा त्याच्या आता सुशांतच्या, म्हणजे चुलत चुलते वगैरे भरपूर आहे त्याची बहीण पण तिथं आहे, तर मला का इकडे कॉल केलाय, असं वैगरे त्यांना डोक थोडं लगेच क्लिक झाल, मग क्लिक झाल्या झाल्या हां. पण त्यांनी पाठवलं नाहीत, मग ते त्याच हाय म्हणून मेसेज आला पाठवा ह्याच्यावर म्हणून हे केल्या व तरी त्यांनी थांबलीत वेट केली मग परत थोड्या फोन आला की तुम्ही अज का नाही पाठवलं मला लागणार होते लगेच, तेव्हापण रक्कम काहीतरी पंचवीस तीस हजाराचीच मागितली होती त्यान, मग त्यांनी म्हटल्या हा. खूपच मागितलं मग ते मग ते म्हटलं. मग मला वाटलं त्यांनी विचारलं क तू कुठेस मी म्हटलं मी मॅडम वडोदरामध्येच हाय. सांगाय लागला मग तुझी बहीण तथं असताना तू माझ्याकडे का मागायलाय. तर काही नाही काही नाही असंच ती कुठे तिचा फोन लागे ना म्हणून मी हे करायलो. पण तुला बहिणीचं घर तर माहित असणारच की म्हटले. असं तेन बोलताना मग त्याला त्याला त्याला कळलं की बाबा आपण पकडलो गेलोय, म्हणून मग रेंज असं दाखवला हॅलो हॅलो हॅलो केला आवाज येईना आवाज येईना केला आणि ठेवून दिला. म्हणजे किती हा त्या म्हणल्या कि मला क्लिक तरी झालं नशीब मी गुगल पे ओपन पण केलेला म्हटलं की, द्यायला, म्हणून आणि माझ्या डोक्यात क्लिक झालं. की त्याची बहीण असल तो माझ्याकडे का मागतोय, त्याची बहीण तिथेच आहे. असलं म्हणजे कसल व्हायला लागलं म्हटलं आज, काल काय झालंय म्हटलं आपण चुका आपण म्हलं की माझं चुकलं म्हटलं की, हा नाव विचारताना मी पण त्याला चुकलं की मी त्याला विचाराय सोडून मीच त्याला नाव विचारत होती. तुझं सुशांत नाव आहे तू सुशांत नाव म्हणून हा मग ते तो होच म्हणणार ना म्हटले मी दुसरं कुठलं पण नाव घेतलं. काय माहिती असंच काहीतरी हे करून काढतात.
डिटेल्स मध्ये सगळ हॅक करतात वाटत कॉलिंग वगैरे ओ,
हॅक हॅक असं,
कारण मग आता आमच ओनरच आता आम्ही कसं राहायला गेलोय मग हे. कस कळलं त्याला की बाबा आम्ही तिथं गेलोय तिथं राहतोय, ओनर आमच्याशी, बोलले, आमच डील झालय, म्हणजे कसं कळलं असेल त्यांना, आम्ही तर विचारा तच होतो की ह्यांना कसं समजलं असेल?
तर की माहिती पुरवणारी आजूबाजूलाच आपल्यालाच, कळत नाही त्यांना काय माहिती पुरवली की त्याचे पैसे मिळून जातात ना मग हे प्रॉब्लेम होते.
हम्म, वर्षा मधे येऊन राहून भेटून जातात आपल्याला, आपल्याला समजत नाही त्या गोष्टी बेसिक बेसिक गोष्टी आता गावाकड नाही का ते किती येतात. ते बघणारे वगैरे नाही का हात दाखवा हे दाखवा तुमच्या घरी अस अस होतय तसंच होते, भगवे कपडे घालून येतातच की. मला तर असं वाटतं, हाय असेच लोकं ऐकमेकांला सपोर्ट करत असतील.
हे फोनच झालं आणि आता आमच्या रिलेटिव्ह मध्ये एका मग गावीकनी लग्न होतं त्या घरी, लग्न ठरलेलं आणि महिन्यानं लग्न होतं. आणि इथे तयारी वगैरे चालली होती. ती ज्यावेळेस, लोकं बाहेर काय तर खरेदीसाठी वगैरे गेले होते आणि ह्या सासवा सुना दोघीच होत्या घरी. आणि त्या म्हणजे त्या मावशी होत्या आमच्या. मग त्यांच्या घरी मग तसा आला एक माणूस आला आणि सांगितलं की, तुमच्या त्या तिकडच्या पाहुण्यांच्या घरचे पाहुणे आहे आम्ही. असं त्यांच, त्यांची नावं पण सांगितलं त्या पाहूण्यांची, की असं असं ते मुलगीचे वडील आहेत बघा, ते माझ्या मित्र काय काय सांगितलं कोण लागते म्हणून. मग तसंच बसला. चहा वगैरे पिला, नाष्टा वगैरे केला आणि म्हणला मी इकड कुठं तर गावाला कुठल्या तरी देवाचं नाव सांगितलं तिकडे गेलतो आणि तिथनं आता चाललो होतो मग लक्षात आलं की बाबा आपले पाहुणे इथंच आहे म्हणत्यात तर मग आपण भेट जावं म्हणून मी आलोय असं वगैरे सांगितलं आणि घे की मग म्हणला तु सुमीला म्हणला कि मला थोडं ताट घेऊन ये जा, तुला प्रसाद देतो म्हणून आत लावून दिलाय. आणि त्या मावशी तिथंच चेअरवर बसला होता. आणि त्यांच्या, गळ्या, तोंडावर टॉवेल टाकलं आणि गळ्यातली अं.. जी सोन्याची माळ होती, ती ओढून काढून घेऊन गेला. म्हणजे घरातला घरात असं इतकं व्हाय लागलं ना की, म्हणजे चोरांचं प्रमाण किती धाडस तर किती वाढलंय. त्या मावशी खाली चेअरवरनं अक्षरशः खाली पडल्या, त्यांनी उठून आरडाओरडा करून पर्यंत तो माणूस कुठं गायब म्हणजे बाहेर माणसं व रहदारी असून त्याच्यातनं पण
ते पुण्यात पण नाही का झाले, म्हाता म्हातारी होते बघा. तिथं तर जवानीच तर तिचं स्वप्न म्हातारपणी कंप्लीट झालं बिचारीचं आणि स्कुटीवरच तिनं नाही का पिशवी घेऊन उभं राहिली होती असं बसली होती, आणि तिचे मिस्टर वडापाव आणायला गेले. तेवढ्यात तो चोर इकडे ति कडे बघितलं, आणि पिशवी घेऊन निघून गेला. तिचं किती चार पाच तोळ्याचं ते गळ्यातलं होतं. कधी नाही ते तिचं स्वप्न कंप्लीट झालतं, ती तिथंच रडत होती बिचारी. पण काय पोलिसांनी पण काय नाही केलं. कॅमेर्यात दिसला तो माणूस पण काहीच काही करत नाही, पोलीस काहीच करत नाही. काहीच सापडत नाही. नाहीच. तर गेला तो कुठल्या कोणात जावून लपलेला ते कळत नाही. भरपूर आहे. कुठलं बघायचं त्यांनी तरी बिचार्यांनी.
आणि पोलिसांच्या ह्याच्यावरच या असल्याचं वागणुकीवर कणी चोरांना चांगलं फावलंय. की बाबा हि थोडं दिवस आपण लपून बसल की, चोर पोलीस एक दोन दिवस शोधतात. परत सोडून देतात.
आपणच सावधगिरीने राहिल ना, पोलिसांना बी ताण नाही पडत आपल्याला पण नाही. आपणच हुशारखीने राहायची, सगळ्या गोष्टी काळजी घ्यायची. प्रत्येक गोष्टीची काळजी घ्यायला मगच कुठं तरी हे सगळ्या गोष्टी थांबतील. नाहीतर हे असंच चालू होणार आहे कायमचं. चालू. कधीच नाही थांबणार ह्या गोष्टी.
हम्म्. काय?
असंच होणार आहे. चालते मंग. हो.. हो. चालतंय हो हो चाल करा. हो.. हो. ठीक आहे, ठीक आहे. चालेल बाय. हो.. हो.